ह
हां बोला की
आवाजला का
याला की आवाज
हम्म बोला
मला ते परवा कटलेट केल्ला स ह त्याला सोयाबीनचं
हां
ते कसं केलं अस ते विचारायचं होतं काय खरं त्या दिवशी गडबडीत होतो घरात आल्यावर मण तसच गेला हो
होय
ते मला जर सांगा की रेसिपी वरती ते आईकडं कराल तसां बघा ते
हो हो ते काय कसं करायचंय सोयाबीन असते ना आपलं पहिला ते गरम पाण्यात उकळत्या पाण्यात पला घालून जरा भिजवत ठेवायचं एक पाच दहा मिनिटासाठी
ह
पाच दहा मिनिटांसाठी भजत ठेवला तर ते म्हणजे मऊ एकदम होते भिजतेय चांगलं त्याच्यानंतर ते काढून पिळून घ्यायचं चांगलं त्याच सगळं पाणी काढून त्यानंतर ते सोयाबीन परत कोथमीिर हिरवी मिरची दोन तीन आलं लसण सुन घालायचं जास्त जरा.
हुं हा मग सोयाबीन पाण्यातन काढून घेऊन नंतर न त्याच्या मध्ये आलं लसुण हिरवी मिरची आणि कोथिंबीर
हा हे घालायचं सगळं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं.
हुं
मग त्याच्यानंतर एक दम बारीक वाटून घेतल्यानंतर ते काढायचं त्याच्यात घालायचं बेसनचं जरा पीठ घालायचं चवीपुर त मीठ परत हळद घालायची. चटणी घालायची जरा जिरा पावडर धना पावडर असल तर ते घालायचं. सोडायचं जरा. हा त्याच्यावरती जरा तेल सोडायचं आणि तेल सोडून कणे त्याच्यानंतर गोळे करा किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं म्हणजे पॅटीस सारखं करू शकताय त्याला शेप म्हणजे आप हा त्याला आपला ह्याच्या शेप द्यायचा त्यानंतर त्याला तुम्ही फ्राय पण करू शकताय तळू पण शकताय तुम्ही उकडू पण शकताय त्याला ते ऑलरेडी मऊ असते त्यामुळे त्याला तिन्ही पण तुमच्याकडे हे आहेत.
मग त्याला ती मिरचीच घातलेली अस तिकटाला परत चटणी वगैरे घालायची नाही का त्या
नाही ग घालाय च की घायंच की.
म्हणजे भुक्का घालायचा काय मसाला चटणी.
कुठलं तरी पण चालतंय
तर मसाला चिटणी घालून आपण ते तळलं तर करप नार ना ते म्हणजे अस करपूस वास येणार ना.
नाही एकदम असता कुरकुरत होते ते एकदम तळल्यानंतर. सोयाबीन
होय की खरं मसाला चटणी मध्ये आधीच ऑलरेडी आपण सगळे मसाले भाजून ते डंकात कांडून आणलेल असत. त्यात टाकल्यानंतर असं कर होत नाही मग ते जरा जरी स्टे फ्लेवर येतो नाही
नाही नाही नाही कारण का माहितेय काय आपण ऑलरेडी सोयाबीन आहे ते एकदम बारीक वाटून घेतलेलं असते ना मिक्सर ला मग ते त्याच्यामुळं क नाय त्याच्यात सगळं पीठ बेसनचं पीठ परत आपलं चटणी, मीठ, हळद
फक्त बेसनचचं घालायचं मग
हा हा बेसनचं घालायचं
तांदळाचं वगैरे किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे असं काय नाही
नाही ते घातलात का नाही तुम्ही मग लय कडंगच होणार ते एकदम कर ऑलरेडी व्हय कारण ऑलरेडी सोयाबीन कणी जरा जरी तुम्ही तेलात तळला तर एकम कुरकुरीत होते एकदम म्हणजे लईच कुरकुरीत होतय ते तेलात तळ्ल की हा मग त्याच्यात तुम्ही बेस च पीठ परत चटणी, मीठ, हळद, धनेपूड, जिरा पावडर जरा घातला आणि ते एकदम छान त्याला कुठला तरी शेप दिला आणि तळला तरी एकदम मस्तच लागत्यात ते नाही तर तुम्ही तसं पण नाही म्हणलासा तुम्हाला उकडायचंय किंवा तुम्हाला नुसतं फ्राय करायचंय तेलात जास्त तेल नको काही तर तुम्ही तेल सोडून फ्राय पण करू शक हा फ्राय पण करू शकताय ते पण चांगलं लागते पण जास्त करून तळत्यातच कारण शाॅलो फ्राय जर केलं कनी
हा मग ते एकदम पातळ थालीपीठासारखं थाप
हा कसं होते माहितेय म्हणजे जर जाड जरा गोळा केलं किंवा जर दुसऱ्या कुठल्याच ज शे शेप जो आहे तो जाड केला तर त्याच कसं होतय कि ते आतलं कच्चच राहतेय आणि बाहेरच सगळं कुरकुरीत होते म ते खाताना आत लागतयच सगळं तस होय होय भट बटाटा पण घातला तरी चालतोय बटाटो होय बटाटो पण घाते मी बटाट पण घालून एकदा केलेलो सोडा आणि एकदा अस
मग बटाटे स्मॅश करायचे का किसून घ्यायचे असे
किसून घ्यायच उकडु आधी उकडून घ्यायचं दोन बटाटो एक दोन आणि ते खिसून घ्यायचं त्यातच मग बेसनचं पीठतेन सगळं घालून हाताानं मग त्याला कालवायचं चांगलं एकदम एक जीव करायचा त्यानंतर जरा तेल सोडायच चा आणि मग शेप द्यायच हा म्हणजे जेणेकरून चिकटते सगळ्याला तेलामुळं
हम्म् हम्
करायचं लई सोपय उलट को
छान होता ब्रेड डोसा
ब्रेड डोसा ते पोहे
कस सांगितलेलं ते पोहेच च प्रमाण
पोहे पोहेच प्रमाण बहतेक दोन वाटी पोहे आणि एक वाटी रवा अस सांगितलेल वाटत का एक वाटी पोहे दोन वाटी रवा हा एक वाटी पोहे दोन वाटी रवा
नाही हो दो ह टक तीन वाटीत पोहेला एक वाटी रवा होता वाटत हा तीन वाटीला एक वाटी असं होत वाटतं
हा तस त्याच प्रमाण आहे आणि त्याच तो मग तेवढाच जेवढा आपल्याला पाहिजे की नाही तेवढ्याच पॅन मध्ये तो डोसा करायचा
खरं किती वेळ भिजवायला लागतंय
त्याला आईनं आमच्या सकाळी काहीतरी लवकर भिजवलेली दहाला केलेली ते
हा त्याच्यात साखर दही वगैरे घालायचं ना
हो साखर दहीतेन घातलेली किंवा ताक असते की होय किंवा ताकते न असते की ताकतेन घातलं तरी चालत ते दही
कसल टेस्टी झालेलं ते
ते
आणि एकदम छोटे छोटे करायचे अच्छा काय
हा आशेप आपल्याला जेवढा पाहिजे की तेवढा द्यायचा त्याला तिच्या आईकड कसं तेवढा पॅन आहे तिच्याकड छोटा आम्ही डी मार्ट मध्ये घेतलाला तो तो पॅन तेवढा हा तेवढा पॅन ह त ते म्हणजे हच्यासाठी ठेवलं मी तडका द्यायला तो तडक्यासाठी ठेवलाय आम्ही नुसत त्यात नुसतं असं म्हणजे काय काय तर आमटी वगैरे केले तर त्याला लगेच तडका द्यायला येते म्हणून ते आणले. शक्य तिन मला वाट ते ते आपलं हे असते कि हो तडका द्यायचा नसते कि ते गोल असते बघा पुढं
हा हा हा माहितय की
हा बघा त त्यातच केले भौतेिक ते
खरं ते छान लेछान दिसाल ते पांढरे खोड असं फुगलेले स्पंज सारखं?
वय
मस्त वाटालत ते! मला आयोध्यासाठी कठ शाळा सुरू झाली की बनवायला पाहिजे नाही.
तिचीे साडे दर रोज लागते काय काय कायतरी नाश्ता?
बुधवारी हते ते डोसा अंबली इडली. सोमवारी फळभाजी चपाती असत्या मंगळवारी कडधनीची उसळ आणि काहीतरी असते आणि बुधवारी हे आणि गुरुवारी काय असते काय म्ह शुक्रवारी पुलाव असतोय. शनिवारी उपीट शिराब पोहे असं काय पण.
हो
आता ते लक्षात नाही चार्ट माझ्या लक्षात नाही केले आता आणि मग सॅलेड फळ वगैरे असतात.
अरे बाबा आमच्या वेळेस काही नवतं.
हम्म तिथं भात आमटी घ्यायचं आणि जायचं नसलं तर शाळेतलं वरण भात
शाळेत आमच्या आता मसाले भात असायचा तुमच्या वेळेस तर वरण भात तर होता आमच्या वेळेस मसाले भात!
वई भारीच की
ते खायचं नसल तर खर असलं एवढं काय नव्हतं चपाती भाजी घेऊन जायचं खायचं एक ते तीन ला जेवायचं. भात खायच तीन ला.
पोरी महिन्यातन एकदा डोसा आंबोळे आणलेत की डब्यात ना सगळ्या पोर तुटून पडायच्या त्यांच्या डब्यावर!
होय
म आधी कुठलं काय एवढं कोरा नाही. जास्त कोणाच्या घरात एवढं बनवत नव्हते असले पदार्थ. चपाती भाजीच असायची. टाट्याची भाजी जी वांग्याची- भाजी दोडक्याची -भाजी गववरची- भाजी. असच हे पण तर कु्हाच. तब्बलम. एवढी लहानाची मोठी लू शाळा झाली. कुणाच बघाय नाही मी.
आम्ही पण नाहीच आमच्या स
चुकून आपल्याच घरात काहीतरी कार्यक्रम असत तरच राहिलेली भाजी असली पनीराची घेऊन गेली तर
होय की नाहीता फळभजी हेच आपल्याला सगळं
हा हा
असल काय नव्हतं हे आताच काय काय नाही होय की आता आताच काय काय काय काय एवढं सगळं निघलंय बघा
लोक च विहिणं खातात
होय कि मग ते पोरांना आता ते सवय लागते अस म्हणजे नाश्तावाष्टाची चांगली चांगली
ते पनीर चिली तर केवढं फेमस आहे पनीर चिली तर सगळेजण टेस्टी लागते बा पनीर चिली
खा तोय क
मला हनी बड्डेच्या वेयला नेहिलेल ना मिस्टरने त्यावेळी खाल्लेलं मी तडका हॉटेलमध्ये
होय काय
तिथ व्ज नॉन व्ज दो्ही आहे ना
होय
ख काय होते माहित काय व्हेज नॉन व्हेज हॉटेलमध्ये नॉन वेज ति जे वापरलेलं तेल असे ना ते नॉनव्हेज म्हध्ये फ्रय केलेलं वगैरे असत ते
होय की.
पिवर व्हेज मध्ये तो प्रश्नच येत नाही त्यामुळं काय उपयोग नाही बाहेरचं खाण्यात काय अर्थ नाही व्हेजवाल्यांनी.
होय कि हे ते जेत हे हाय की नाय मिरची, ते प्युअर व्हेज आहे तिथं नाही कांदा लसूण सुद्धा नाही.
होय ना?
नाही नाही. कारण आमची मम्मीची जी आहे ना, मालकीन ती सगळं जेवण नेट जे डोळ झा मिरचित
बापरे एवढ्या लांब न
होय डोळे झाकून ते पण ती आ मम्मी म्हणत्या लोकास ऑर्डर करत्या वीस मिनिटात म्हणजे ते डब्बे उघडून लगेच खायला चालू करत्यात
त्यांनी बनव त्याला माहित असल विश्वास असणार ना?
ते त्यांच्या वळ कीचय म्हण म्हणजे तो जो त्याचा ओनर हाय ना तो त्यांचा खास हाय म्हणजे ओळ सांगतो तो जैनांचाच हाय. त्यांच्या, म्हणून त्यांना ते माहित्या ते तिनी तिथं सारखं आसत्यात जेवायला करायला मग मम्मी आमची सारखं तेच सांगत्या
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
हम्म, म आता काय झोपणार
हम्म, चालतय परत करतो घे.
हा हा चालतय चालतय म हा
हा